हॅलो आवाज येतोय का? हॅलो हॅलो आवाज येतो आहेय का?
होय येतोय
हम्म हम् काय करतेस?
काय नाही बसली आहे निवांत
हम् हम् आणि कॉलेजचा ऍडमिशन.
हो झालं ना का लिस्ट लागली.
कॉलेज ऍडमिशन केलेस का नाही?
केलं की काल लिस्ट लागली.
हम्म हम्म कोणता सब्जेक्ट भेटला?
मेजरला आणि इलेक्ट्रॉनिक्स मायनरला
हम्म हम्म. आणखी काय चहा वगैरे झाला का नाही?
हो झाला तुमचा?
हो चहा घेऊन पाऊस
पाऊस भरपूर. तिकडे?
मी पण गेले होते श्वरपूरला ऍडमिशन करायला तिकडे पण खूप मोठा पाऊस पडला. भयानक मोठा पाऊस होता. माझं पण आज ऍडमिशन करून. हम्म.
र ठीक आहे.
आणखी काय? स्टडी ते आता कधी कॉलेज सुरू होणार आहे?
तरी अंदाज सांगता येत नाही जुलै एंडला चालू होईल. मला वाटते
जुलै एंडला?
हो
मग लेट नाही कॉलेज जर स्टार्ट झालं तर मग स्टडीला महिने कमी भेटतात ना मग एक्झामस तोंडावर येतात लगेच.
हा पण ऍडमिशनच आमचं जुलै अ जुलै अकरा बाराच्या आसपास फी वगैरे देऊन पक्क म्हणजे कन्फर्म करायचंय.
हा हा मग आता फक्त कस केलंय तुझं ऍडमिशन
नुसता फॉर्म भरला आणि लिस्ट लागलीय
हा हा हा हां म्हणजे पहिला त्यांनी मेरिट लिस्ट लावतात ना हम्म फीज किती आहे तरी कॉलेजची तुला या वर्षी
चौदा हजार प्लस तेवीसशे
हा हा इतकी.
त्या ते स्कॉलरशिप आहे पण लिंक ओपनच होत नाहीय.
होय होय त्याच काहीतरी इश्यू आहे कारणी मला पण एल सी काढायचा होता ना टी सी कॉलेज मधून मग त्यासाठी तिथे त्यांनी चेक करतात की एबीसीच स्कॉलरशिपच भरलंय का तीन वर्ष मग ते चेक केल्याशिवाय त्यांना टीसी देत नाही.
हो त लिंक अजुन मधी चालु होत पण आता ती लिंक बंद
नाही तरी मी मागच्या जून मध्ये गेले होते मी कॉलेजला त्या मग तेव्हा बंद होती मग. सर काय बोलले की पंधरा जूनला या पंधरा जूनला पण गेले तर पंधरा जूनला पण बंद होती.
हो या प्रॉब्लेम आला म्हणुन तर अन ऎंटिलेजेबल.
तुझं कास्ट मध्ये येते का
नाही नाही पण आहे.
हम्म हम्म मला ए बी सी असत य
हो
ते भरत जा म्हणजे त्याचे बेनिफिटस आहेत नंतर हम्म ते ए बी सी च भरल ना तीन वर्ष कंटिन्यू भरायचं जोपर्यंत कॉलेजमध्ये आहे तोपर्यंत भरायच न चुकता.
हा हा
म्हणजे कस फी तुझी माफ होत्या पण त्या मी कॉलेज ला असताना आली नाही सोड पण ह्या कॉलेज मध्ये तेव्हा आम्ही पीजी ला ऍडमिशन घेतलं कणी मी एमएससी फर्स्ट इयर ला एक्झाम फी चौदाशे रुपये होती आमची. मग ते एक्झाम फी आम्ही चौदाशे भरली. मी एका आठवड्याभरातच आम्हाला ती चौदाशे परत रिटर्न आली.
हो का
हम्म पण ए सी कॉलेजला होते की ना तेव्हा ती म्हणजे स्कॉलरशिप मंजुर होत होती म्हणजे सर आम्हाला लिहून घ्यायचे की अकरा हजार मंजुर झाले बारा हजार मंजुर झाले अस.
हा हा
पण तशी फी कधी अशी रिटर्न आली नाही. बहुतेक वर्ष वर कट होत असावी आपल्या एज्युकेशन साठी हम् मग बेंदूर सेलिब्रेट केला की नाही तुम्ही
केला.
हम्म हम्
तुम्ही केला.
हो आता जेवण वगैरे बनवले नाही. तुला येतो का स्वयंपाक बनवता?
ऐतो की
हम्म हम् करतेस का मग मुम्मीला मदत
कधी तर रोज नाही
हम्म होय तुला पण स्टडी वगैरे असेल ना
होय
हम्म बाकी तू कार्या यापच हे करतेस का टास्क
हो करते की
बाकीचे
हो करते.
ते जरा थोडेसे प्रॉब्लेम्सच येत्यात नंतर काय सॉल करते सोड
होय
मला पण आता ह्या टास्क साठी येत होते प्रॉब्लेम्स पण आणि कॉलिंग सुरू झालेय. पण आता मी एकट्या फ्रेंडला केलेला एकदाच केलेला पण तरी पण आणि सेकंड टाईम तिला लावला तर मेसेज आला की त्यांचे टास्क पूर्ण झालेत म्हणून.
होय का
हम् आणि पण माझं वेस्ट गेला ना कॉल माझं झिरो सेकंड पडलं तिथं असं झालं. मग हे अस प्रॉब्लेम्स व्हायल्यात
हा हा आज आणि आलाय का टास्क मग
अ आज माझं हे अजून कॉलिंगचच सुरू हाय ऍक्च्युली मी पाच कॉल केले पण ते पूर्ण टोटल पाच कॉल केले पण पूर्ण सतरा कॉल दाखवाय लागलेय कारण कि ते मधी प्रोब्लेम झाल्यावर ऐटोमटि कॉल न करता पण त्यांनी पूर्ण पूर्ण घेतल्यात असते बघायचं आता काय होईल
हो ते इशू या लागलेत ना
हम्म काही जणांना वेगळे टास्क आलेत ह्या टास्क मध्ये प्रॉब्लेम येत होता म्हणून त्यांना दुसरे टास्क आलेत आय थिंक कुठले आलेत व्होइस चे कुठले आलेत
हा का
हम्म तुला आलाय का दुसरा कोणता
नाही मी अजून नाही बघायला आता थोड्या वेळने बघीन मग
हम् ह आणि एकेकानी तर म्हणजे एक हजार अस त्यांना कॉलिंग तेण आले म्हणजे ते फोन फ्रेंड टास्क त्यांचा कमप्लीटच होईना झालाय जेवढे करल तेवढे चालेत
हा ते माझं पण अयशस्वी दाखव
क बर आपल्यालाच बेनिफिट आहे.
बाकी काय करताय तुम्ही
मी आता मम्मीच्या घरी आले. मुलगीचा जरा अभ्यास घेत होते तिची उद्या टेस्ट आहे. विकली टेस्ट आहे. हम्म आता इथून पडेल घ्यावा लागतय करत नाही तिच्या मागे एक तास जातो अभ्यास घ्यायला. लहान आहे ना अजून म जरा जमवते आळस करते जरा.. लिहायला हात दुखतो असं म्हणते..
हा तिचं नाव काय?
स्वामीनी.
हा का?
हम्म. मग आता काही त्यांचे पण वर्ष फोनवर अपडेट देतात उद्या स्कूल आहे. उद्या स्कूलमध्येध्ये टेस्ट होणार आता उद्यापासून वीकली एव्हरेज सॅटरडे ला होणार आता
होय का.
हम्म प्लस काय केलंय आता. उद्या टेस्ट काय म्हटल्यावर आज होमवर्क द्यायला नसायला पाहिजे जरी दिला तरी एक पेज दोन पेज ठीक आहे चार पेज होमवर्क म ते होमवर्क ून का मग टेस्टचा अभ्यास कधी करणारे
हा ते पण आहेच.
नाहीतर मग जे उद्या टेस्ट ज्यावर घेणार आहेत तेच होमवर्क म्हणून द्यायचं ना म्हणजे टेस्ट पण अभ्यास होते आणि होमवर्क पण होते तर तसं नाही केलेलं त्यांनी हम्म.
करतात त्यांना जमल तस
मी पण लहान आहे म्हणून एवढं काही बर्डन देत नाही येते तेवढं लिहू दे म्हण त्याला ठेवते. हेवय काय त्यांचं आता खेळायचं पण आहे ना.
होय
कशाला उग लगायच अभ्यास गुंतवायचं.
पाऊस आहे का तिकडे
हम् आत्ता जरा थांबलाय नाही तर होता मगाच्या बरोबर बारीक म्हणजे मोठा नाही आहेत का बारीके.
हा हा.
ईश्वरपूरला वगैेर वाठारला त्यानी एकदम मोठ ता पडल्या तस रस्त्यावरून पाणी वहायला लागलं एवढा मोठा घोटाय पाहिजेल एवढं पाणी साचलय सगळ्या रस्त्यांवर
बापरे पाऊस कसा आहेय ना
पाऊस जून महिना संपला तरी पाऊस नाही आता
हो आत्ता चालू झालंय ना.
शेतकऱ्याशेवर बसलेला असतात पाऊसच.
हो त्यांना आता सुख मिळालेलं असते.
हम्म. काय खरायचं म्हणत पावसामुळे सगळं अवघडच होते. बाकीच्या दुसऱ्या ठिकाणी किती पडलेत पाऊस
ब खरं उलट आपलं म्हणजे आपले इकडं असं आता पडाय तर लागलाय त्या आधी मग पुणे, मुंबईला वगैरे काहीच पाऊस नव्हता.
हां तेच ना पावसाळा पाहिजे ते ह्या वर्ष कसा हम, खूप महिन म्हणजे असं तीन महिन्याचा उन्हाळा वाटाय नाही, भरपूर महिने उन्हाळा गेला जर का झालं, जीऊन होत तरी कडक ऊनच होत
हा
हम्म हम
चालेल घे, नंतर करेल आणि तुला परत.
हो हो, बाय हा.